ह
हॅलो आता आवाज येतोय का हो येतोय हा ते आपण आहे ना अ मोबाईल विषयी बोलूया मोबाईलचे फायदे काय आहेत तोटे काय त्याच्या विषयी आज बोलूया
हो चालेल
ह आजचे युग आहे ना हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे आजच्या युगामध्ये अं आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल फोन अतिशय महत्वाची भूमिका आपल्याला म्हणजे बजावतो आपण आज र बईण हा आपल्या जीवनाचा एक भागच बनलेला आहे. ही गोष्ट सत, की मोबाईल मुळे अनेक गोष्टी, कमी वेळामध्ये व कमी कष्टामध्ये करता येतात. पण, मोबाईलचे जेवढे फायदे आहेत ना तेवढेच तोटे पण आहेत.
हो. जेवढ्या वेळ आपण मोबाईल घेऊन बसू तेवढ्या तेवढ्या वेळ आपल्या म्हणजे, डोळ्याला त्रास होतो.
हो.
आणि आपल्या आपली झोप पण कमी होते. मोबाईल मुळे,
हो हो
आणि जेवढी मोबाईल मुळे मध्येच आपण मोबाईलच घेऊन बसू तेवढं आपलं, टाइम पण वेस्ट होतो आणि आपल्याला जे काम करायचं असतं ते देखील राहून जात किंवा त्याला उशीर होतो. हो.
हो.
हा काही काही ठिकाणी मोबाईल हे पैसे कमवण्याचे साधन आहे पण, काही काही ठिकाणी तेच पैसे घालवायचे देखील साधन बनते.
हो बरोबर आहे. मोबाईलचा आपण फायदे बघू मोबाईलचा सर्वात मोठा फायदा आहे की, आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू आणि अस कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीला आपण संपर्क साधू शकतो.
हा
सगळ्यात मोठा फायदा आहे. मोबाईल मुळे अं मोबाईलचा वापर आपण अभ्यासासाठी- किंवा गाणे ऐकण्यासाठी चित्रपट बघण्यासाठी गेम खेळण्यासाठी, किंवा आपण फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी करतो.
हा.
टर घड्याळ, नोटबुक, इथे ते भरपूर सुविधा आहेत मोबाईल मध्ये,
हो,
आणि मोबाईलमुळे आपल्याला अ, घरबसल्या अनेक लोक असे मोबाईलवर काम पण करतात. आता आपल्यासारखे पण, करता येत आता,
हो, आणि मोबाईलचा आपण जीपीएस सारखा पण उपयोग करू शकतो. जर आपल्याला कुठे जायचं अस, आणि आपण जर रस्ता चुकलो किंवा आपल्याला रस्ता माहित नसेल तर, आपण त्या मॅपवर टाकून ती जागा शोध शोधू शकतो रस्ता शोधू शकतो, आपण
हो बरोबर आहे.
आणि मोबाईल मुळे आपले खूप खूप कामे सोपी झाले आहेत. आपण आता घरी- घरी बसल्या अं कोणा पर्यंत जेवन पोहचु देखील शकतं आणि कोणाक कडून आपण मागवू देखील शकतो.
हो बरोबर आहे बरोबर!
दिवस तु पण आपल्या जर ज्या आपल्या शहरात अवेलेबल नाही त्या पण आपण, बाहेरून मागवू शकतो अमेझॉन फ्लिपकार्ड दवारे
हो बरोबर आहे कपडे वगैरे पण मागू शकतो आपण खाण्याचे पदार्थ त्यात पाच दहा मिनिटामध्येध्ये आ म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते माग होतयत असं खाण्याचे पदार्थ वगैरे असं
हो आणि काही काही तर कमी मिनिट मध्ये डिलिव्हरी देखील होते काही काही ठिकाणी वेळ लागतो पण काही काही ठिकाणी लवकर पण ते सामान येत आपण जे मागवलंय
हो हो हो मी आता मोबाईल वरून आपल्याला लाईट बिल वगैरे पण भरता येतं
हो
कोणाला पैसे पाठवायचे असतील तर ते पण पाठवता येतात म्हणजे मोबाईल मुळे असे खूप फायदे पण होतात आपल्याला
आणि मोबाईलमध्ये काही काही तोटे तोटे असे आहेत की आपण कोणाला पैसे पाठवतो त्यान त्याच्यामध्ये आपल्यासोबत फ्रॉड पण होऊ शकतो आणि एखाद्याने जर कोणी एखादी लिंक सेंड केली आणि आपण जर ती ओपन केली तर तो सायबर - फ्रॉड पण होतो आपल्यासोबत
हो
म्हणजे आपण मोबाईल वापरु तस आहे जर आपण चांगल्या पद्ती त्याचा वापर केला तर तो चांगला आहे आपल्यासाठी आणि जर तो वाईट पद्धतीने वा वार केला तर त्याच वाईट पण होणार आहे
हो बरोबर आहे
मोबाईल हाताळतो तो कसा हाताळतो ते त्याच्यावर आहे कि चांगलं हा
म्हणजे आपल्या आपल्याकडेच आहे भा आपण काय काय बघतो त्या मोबाईल वरुन आपण काय करायला पाहिजे काय नाही ते आपल्यावरच आहे
हो
आणि मोबाईल मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला खूप हानिकारक आहे
हो त्याच्यामुळे आजार देखील होतात खूप जण
हो
आणि आता हल्ली तर आणि हल्ली तर हल्ली तर आ लहान लेकर सुधा मोबाईल खूप घेऊन बस त्यांना सुधा बसतात त्यां आता लहानपणी पासूनच चष्म्याचा हे चालू आहे चष् वापरयसाठी हो
गेमस खेळण्यासाठी खूप मुलं गेम खेळण्यासाठी म्हणजे ते जेवण सुद्धा सोडून देत इतके मोबाईल म गेम खेळताय मुल आता त्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम हो खूप वाटीपणा करता की मला मोबाईलच पाहिजे त्याच्याशिवाय मी जेवणारच नाही असं
हो मग कधी कधी अस वाटत ते मोबाईल पेक्षा कधी कधी ती टी व्ही बघितलेली परवडली पण आता टीव्ही मध्ये पण लहान लेकरं बघण जास्त त्यांना मोबाईलच हवाय अगोदर अगोदर काळात म्हणजे जे आई वडील होते ते टी व्ही बघण्यापासून त्यांना थांबत होते आता त्यांना मोबाईल बघण्यापासून थांबवावेत लागालय
हो बरोबरय बर्‍याचश्या मुलांना चष्मा कंपल्सरी लागतोचय आता स्क्रीन मुळे मोबाईलच्या रेडीयशन मुळे त्यांना ज्यास्त प्रॉब्लेम होतो
हो खूप लहान लहान लेकरांना पण खूप चष्मे लागलेले आहेत त्याात मोठ्या मोठ्या नंबरचे
आणि मुलं ते गेम खेळण्यामध्ये टाइम आपला वाया घालवत त्याच्या मुळे त्यां अभ्यासावर पण खूप
हो त्यांच्या अभ्यासामध्ये पण खूप कमी मार्क्स येत अगोदर म्हणजे जे मुल र होते ते मोबाईलच्या नादी लागून आता तेवढा अभ्यास नाहीत करत जेवढा अगोदर करत होते
हम्म ह आणि अनेक तरुण मुलं पण सोशल मीडियाचा जास्त वापर करुून वाईट मार्गाला लागतात काही काही मुलं तरुण मुलं पण वाईट मार्गाला लागतात असे मोबाईलचे मीडियाचा जास्त वापर केल्यामुळे
हो
तच आता मोबाईल हॅकिंग मुळे गोपनीय माहिती चोरी पण होऊ शकते ते
हा
तसेच काही काही मुलं अस हेडफोन जास्त लावून ठेवत त्याच्यामुळे मग कानांच्या काही समस्या पण होऊ शकत आता त्यांना आणि मोबाईल मुळे ना पालकांचे पण मुलां डे लक्ष देणे कमी हो होत चाललय आता सध्या
हो अगोदर जस पालक मुलांना बागेत वगैरे घेऊन जायचे ते ते प्रमाण आता कमी झालंय आता कमी जास्त जात नाहीत
हो आणि कुटुंबातील लोकांचा आता संवाद असा कमी होऊन चालाय एकमेकांबरोबर जो बघा तो असं मोबाईलच धरून बसलेला दिसत
हो घरात जरी चौघजण बसलेले असलात तरी प्रत्येक ल मध्ये झु गुंकलेला असतो
हो आणि मग मुलं मोबाईलमध्ये काय बघताय ते पण ण आईवडलांना माहिती नसत ते वेळोवेळी आपण चेक केलं पाहिजे मु काय बघता नेम मोबाईल मध्ये ते कोणशी बोलताय काय करताय त्याच्याकडे पण ल
हा काही काही मुलं अभ्यासासाठीो उपयोग करतात फक्त मोबाईलचा पण काही काही मुलं अभ्यासासाठी नाही बाकीच्या गोष्टी उपयोग करतात मोबाईलचा
होम आणि काही काही मुलं ते मोबाईलच्या गेम मु इतके म्हणजे हेऊन जाता त्यांना दुसरं काही सुचतच नाही कोणी आलंय पाहुणे घरी तरी पण ते त्यांच्याशी बोलत पण ते मोबाईलमध्येध्ये इतके गुंग होन जातात की त्यांच म्हणजे घरात कोणी आलं कोणी बोलतय आपल्याशी ते पण लक्ष नसत त्यांच वालं इतके ते ब ऊन जातात ते मोबाईल म
हा अगोदर जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा सगळे एकत्र ब बसून खेळायचे खायचे गोपा गोष्टी करायचे वेगळ्या वेगळ्या आता ते तसं काहीच राहिलेलं नाहीये मोबाईल आल्यापासून
हम्म आणि मुलं सहस आता बाहेर पण खेळायला वगैरे पण एवढे जात नाही ह मोबाईलच धरून बसता घरात मैदानी खेळ खेळत नाही ते गेम मोबाईलचेच गेम खेळून राहतात त्याच्यातच त्यांना आनंद वाटतो
आणि जरी बाहेर जरी गेले तरी सगळे मोबाईल मच गेम खेळत बसलेले अस
हो हो बसलेले असतात त्यांच्या हातातच मोबाईल असतो त्याच्यामुळे ते जेव्हा पाहिजे तेव्हा ते मोबाईल बघू शकता असंय
हा
मोबाईल आपल्याला कुठेही घेऊन जाता येऊ शकतो ना छोटा असल्यामुळे आपल्यालाकुठ कुठेही घेऊन जाता येतो मोबाईल
जसे मोबाईलचे फायदे तसे तोटे आणि आपण जसा मोबाईल हाताळू तसे परिणाम हो होणार आहेत
हो बरोबर आहे जे आपल्याकडेच आहे ते आपण काय त्याच्यातून चांगलं घ्यायचं काही घ्यायचं नाही ते आपल्या च हाता असत त्याच्यामुळे आप मुलांना पण तस समजून सांगितलं पाहिजे की बाबा हे नको हे वाईट असतं हे नाही बघायचं असं तसं ठीक आहे ताई मी कर
हो चालेल धन्यवाद.